हॅलो
हा बोला.
काय करालाय च हातीन झालं क नाही.
हो झाला बघा तुमचा. हा हा आवाज येतोय ना. काय नाही निवांत बसली तुम्ही.
हा माझ पण आता चहा झाला बसलीय मी पण. बसलीय मी पण हा.
हा हा.
काय घरचे त बरे.
हो आहेत की सगळे ठीक आहेत.
हा ह हो आहेत बर आणि नवीन काय करायला आहे. नाही मग काय घरीचे आता जॉब प बंद केलाय का.
नाही जॉब वगैरे सगळा बंद आहे घरी च असत आता.
हा आणि ते कसलं हॉटेलच बिझनेस चालू होटेल तर ते चालूय का बंद मग
हम्म चालू आहे म्हणजे घरातून चहा नाश्त्याची ऑर्डर वगैरे जाते. हॉटेल सध्या बंद आहेत. जरा रिनोवेट करायचं काम चालूय ना तिथं.
हा हा हा वेळ खूप जात असेल तुमचा त्यात.
हो भयानक मॉर्निंग आणि इव्हनिंग ला असत. भरपूर
हा हा हा.
हो तुम्ही काय करताय. नाश्ता सकाळी म्हणजे रोजचा वेगळा मेनू असतो वडाभजी, अंड राईस वगैरे सगळ
हा हा हा.
हम्म.......
मग पार्सल तुम्ही घरात नाही करताय का स्टॉल लावलाय तुमच तुमच
नाही नाही घरातून इथे पॅकिंग वगैरे करून देतो टिफिन वगैरे तिथं जाऊन एक एक म्हणजे कोणाला पाहिजे तिने घेतात ना
हा हा ह
हम्म
तर गॅस वगैरे मिळण झाले मग होते काय सगळं तुमचं मॅनेज
कराय लागतय तसच काय करणार
ह
ह
हा हा
म्हणजे पहिला स्टार्टिंगला एक महिना प्रॉब्लेम झाला होता गॅस पूर्ण बंदी झालती ना त्या टायमला ब्लॅकनी वगैरे टाक्या हे ते चालू होतं पण आता आहे व्यवस्थित सथ
हम्म हम्म
हम
गॅस नसेल तर खूप प्रॉब्लेम होत
हो मध्ये आम्ही चुलीवरती पण चालू केलं होत ते कारण की गॅसच मिळत नव्हता तीन चार वेळा म्हणजे गॅस तर ते नव्हाता ना तीन चार दिवस कम्पल्सरी चूलीवर चालू होत खरं होत नाही ते प्रॉपर चुलीवरती
होय हो आपल्यान पूर्ण गॅसवरची सवय झालेली असत्या
नाही म्हणजे तसं नाही अ म्हणजे ऑइली पदार्थ जे असतात का नाही भजी वडा हे कारण की फ्लेम त्याला एक सारखा लागतो ना फ्लेम जरा जरी इकड इ झालं की मग ते ऑइल ऑब्झर्व करत
हा हा
मग तस कंपनीमध्ये वगैरे अलाव करत नाहीत
हम्म हम्म
हम तुमचं कस चालू आहे जॉब वगैरे
जॉब आता सध्या तरी काही नाहीये घरीच असते बघायला लागेल आता ऑनलाईन जॉब वगैरे असेल तर
हम्म हम्म
हम्म फिरायला वगैरे गेलता काही नाही कुठं
फिरायलाता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कागलला ते पाजर तलाव झालं ना का नाही तिकडे गेलेलो सगळ फॅमिली
ते आत्ता सुरू झालेय का
होय आता म्हणजे जवळ जवळ आता वर्ष दीड वर्ष झालं असेल की
हा हा म्हणजे मी पण त्याच्या इन्स्टाला वगैरे रीलस बघितलोय पण एवढी काय माहिती नाही आहे त्याची तिकीट वगैरे कसं आहे मग तिथलं
तिथं सगळं म्हणजे एंट्री फी काही नाहीय पण आता जर आपल्याला धबधब यच असेल तर तिथ वीस रुपये पेड करायला लागतात बोटिंगचे पैसे वेगळं
हम्म हम्म
खायला प्यायला आपल्याकडे वगैरे असतं ना ते पॅकेज असं काही नाही फिरायला आहे फ्री मध्ये सगळं
हा हा
ते नाईटच्या टाइमिंगला म्हणजे असं लाईट शो वगैरे असतात कि ते पाण्यातले
हा हा
ते वगैरे चालू असतं तिथे
मग संध्याकाळच्या वेळेलाच गेलता तुम्ही
हो संध्याकाळी भारी असते तिथं आता आणि कासव कासवाचं काहीतरी केलं तिथं
हा होय ते कासवाच्या तोंडातून पाझर तलाव काहीतरी केलेत ना
दद
हा आणि ते मिनी मिनी गोवा म्हणून पण काय
हा मिनी गोवा पाजर तलाव सगळंच म्हणतात
हा हा हा
हम तुम्ही कुढे गेला होता फिरायला वगैरे होय गरमीमध्ये घरातले काय गप्प बसतात
सगळे फिरतात म्हटल्यावर आपण पण फिरायला पाहिजे की
पोरांच्या साठी भारी आहे ना तिथं लहान मुलांसाठी वगैरे
होय मग उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरच्या सांडग किंवा पापड त्याची पण ऑर्डर घेताय की
नाही नाही ते काय नाही त्याला म्हणजे टाईम जातो ना भरपूर त्याला
हो पण त्याच्यात पण असं जास्त काहीतरी इन्कम मिळते का
हो मिळतेय त्यामध्ये पण खर ते करायला यायला पाहिजे पहिला
होय होय इथं आमच्या इथं म्हणजे करून देणारे भरपूर आहेत तसे
हा हा म्हणजे माझी मावशी करते सोडा सांडगं पापड वगैरे सगळं
हा हम
पुढच्या वर्षी प्लॅन करायचा त्याचा काहीतरी ह्या वर्षी तर काही ब्रेक आहे जरा
होय लहान बाळ वगैरे
हम तेच क हॉटेल पण चालू होतं व्हेज नॉन व्हेज वगैरे खरं ते पण कस नाही लेडीज एक होती की चपाती भाकरीला लेडीज ठेवली होती
हा हा
हम तर थोड्या दिवसात पाणी चालू करायचं
मग ते मेनू वगैरे तुम्ही बाहेरून शिकलाय का अस ऑनलाईनच
नाही म्हणजे मोस्टली मी घरी पण बनवत होते पहिल्या पाासून लग्नाच्या अगोदर पासून म्हणजे पप्पा आमच्या करत होते ना हा व्हेज नॉन व्हेज दोन्ही असायचं टिफिन वगैरे चालू होते तिथं सगळं
हा हा हा
हम्
मग आणि कुठे फिरायला वगैरे जायचं प्लॅनिंग आहे काय असं काही नाही आहे
आता काही सध्या नाहीये आता पावसाळा चालू झालाय सो जरा थांबले तुम्ही कुठे गेला होताात फिरायला
गणपतीपुळ्याला जायचं पण सध्या गर्दी खूप तिकड आहे त्यामुळं आणि नको म्हणून राहिल
हा हा
आ तिकड सगळं गणपती मंदिर वगैरे नवीन केलंत ना हम्म त्यामुळे सगळे जास्त उन्हाळच्या सुट्टीत सगळे तिकडच गेलेत फिरायला
तिथं बाारी वाटतें ना तेवढंच जरा समुद्र वगैरे आहे त्यामुळ
होय होय आणि इथं जाताना दुसऱ्याने स्पॉट लागतात छान आहेत बघायला ते पण
हम हम मी काही गेले नाही अजून कधी पण जायचं आहे भारी वाटत. ते म्हणजे इंस्टाला वगैरे येतात ना, रिल त्याच्या.
होय, हो!
हां. कााय म? आनी -
हं -
आणि काय? आंब्यांच सीझन वगैरे. हो, आहे. त्यात - त आता ह्या वर्षी ऍडमिशन करायचय.
हं ह
त्याच पण स्कूल कोणतं चांगलं आहे, बघाय लागली त किशोर अकॅडमी म्हणून आहें इचलकरंजीला त्याच चौकशी केली आहे. तिथंच घालायच प्लॅनिंग चालू आहे
हा, हा चांगलंय मी पण मुलगीच ऍडमिशन केलंय सुयश अकॅडमी मध्ये
कोणत्या?
सुयश अकॅडमी मध्ये
हा, फी वगैरे कशी आहे, तिथली?
तिथं फी सीबीएसईला, नर्सरीला चौदा हजार आहे
हा, हा आणि बस वगैरे ते सेपरेट असेल ना?
हम्म, ते सेपरेटच की म्हणजे बसची काही गरज नाही आहे. शक्यतो म्हणजे जवळच आहे, घरापासून थोडं
हा, हा, हा
जाऊन येऊन म्हणजे सोडून येऊन चालतं त्यांना
हम्म, हम्म, हम्
ह
इथं पण किशोरला मी चौकशी केली होती, तिथं पण पंधरा हजार फी आहे नर्सरीची आणि प्लस आपलं बस वगैरे त्याचे, आणि तेरा हजार काहीतरी होतात, असं बोलल्यात ते
हम्म, हम्म
नसेल तर मग ते सेपरेट द्यावे लागतील असं सांगितलेत
होय, तेवढ्या तिकडे येत्या, मग गावाकडे बस
आपल्या गावात इकडे
हा, हा
सी बी एस सी पॅटर्न अस त्या मुळ जरा सिल्याबस वगैरे टफच असणार आहे
होय, सीबीएसीचा पॅटर्न खरा चांगला हेत ना?
होय पण त्या ह्याज्यात त्यात त्याच्या वयाचे मुलं आहेत. त्यांना सगळं कवर पण करून घेता आल पाहिजे ना, शिक्षकांकडून पण आपल्याकडून पण
होय जरी त्यांनी क्लास मध्ये होमवर्क करत असले तरी घरात त्यांचा हार्डवर्क करायला पाहिजे आपण
होय, ते बरोबर आहे
तर दिवसभर मॅडम डोक खात बसणार त्याचं आणि घरात आल्यावर आपण
होय
होय काय म आणि? निवांत
होय
ह, ह
मग दुपारच्या वेळेला, काय असं काय करताय? काय?
नाही म्हणजे सकाळी कसं होत चार वाजल्यापासून नाश्त्याची गडबड चालू साडेनऊला नाश्ता वगैरे द्यायचा असतो ना सो सकाळी ते चालू अस तर तिकडून घरातली कामं हे ते आवरुपर्यंत आणि दोन वाजतात आणि परत दोन ला चहाला घालायला लागत चहा बिस्कीट आणि द्यायला लागतात ना तीन वासता
हम्म, हम्म
त्यामुळ मग सगळा दिवस ह्यातच जातोय त्यामुळे काही करायला मिळत नाही
अच्छा
संध्याकाळी त्यांनी आले कि म आणि जेवणाची तयारी त्यातली दोन असतात मागं
हा, हा
हम
आणि काय मग घरातले सगळे आहेत व्यवस्थित
हो आहेत सगळी नीट आहेत.
हा.
तर परवा उरुस झाला ना शिरडूनचा
हो इकडचा झाला कि तुम्ही नव्हता काय आला.
हम् आले होते मी त्या दिवशी पण जास्ती गर्दी होते ना. त्यामु थांबले नाही लय वेळ गेले लगेच
हा हो मोठं नासते उरुस त्यामुळे जरा गर्दी असते.
हम्म जायचं होत देवाला पण खरं म्हणजे गर्दीला होती मग आई म्हणल्या राहू दे नेक्स्ट टाइम जा म्हणून काही केले नाही घरी तेवढं थांबले थोडा वेळ जेवण करून आले ल बस.
हा ह ह.
हम.
चालतंय या परत मग आलासा तर मंदिरला वगैरे जाऊन येत यथे बरं चालेल ठेऊ.
हो ठीक आहे चालेल.